हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येत?
हॅलो आ होत काकी तुमचा हॅलो तुमचा आवाज येतोय.
हा काय प्रॉब्लेम झालं काय माहित.
हा.
माझ्या फोनवर आवाजच येत नाहीये.
हां, हां तुम्ही हे बोलता का काकींची मुलगी?
हो.
हां, हां, हां तुमच्या ह्या फोनला आवाजच येत नाही ना.
नाही मी मम्मी सोबत बोलत होते तेव्हा येत होता. दोन कॉल केले तेव्हा येत होता, आताच नाही येत. ते म्हणजे फक्त तुम्हाला कॉल केला तेव्हाच नाही आला.
हा हा. मग तुम्ही ना म्हणजे मी पण रिफ्रेश केलाय, तुम्ही पण रिफ्रेश करून बघा एकदा. ह
अ ठीक आहे ठीक आहे.
हा चालेल बाकी काय करता हा.
नाही नाही मी मी अनिमेशन करते आणि माझ पार्लर झालेला आहे आता मी थर्ड इयरला हो.
थर्ड इयर काय कोणती साईड घेतलीत?
एॲनिमेशन.
एॅनिमेशन हा हा हा.
हम्म तुम्ही काय करता?
मी पण बेसिक म्हणजे पार्लर केलं आहे, तुम्ही मेकअपचा केलात ना पार्लर?
हो मी प्रोफेशनल केलाय.
ह हां प्रोफेशनल हां मी असंच बेसिक करू केलं आहे, म्हणजे संस्था होती ना तर मग म्हटलं घरी बसून तरी काय करून जॉबचं काय हेच नव्हतं तीन तीन वर्ष हो हां. तीन वर्ष झालेत रिझ्यूम दिलाय त्या म्हणजे, सरपंच आहेत ते आमच्या गावातले. त्यांनी अजून कामच नाय केलाय मग घरीच बसून हाय मग आजच इंटरव्यू ला गेलेले तर ला मला एकदाच जॉब बरं वाटलं.
चांगलंय आ मी पण ट्वेल्थ नंतरच कोर्स केला प्रोफेशनल पार्लरचा. घरी बसून होते सुट्ट्यांमध्ये हो तेव्हापासूनच करते, मग आता साडेतीन वर्ष झाले मला.
हा हा हां मस्त महात महा हा मस्त मग तुम्ही आता म्हणजे, तीन वर्ष आधी तुम्ही जायचे काय कुठे?.
हो जिथे शिकत होते ना तिथे मग मी तीन म्हणजे तीन महिन्याचा कोर्स होता मग नंतर तीन महिन्या नंतर त्यांच्याकडे जॉब केला. तीन वर्ष.
केला हा हा हा हा मस्तच.
ग माझा स्टार्ट केला आता प्रोडक्ट् वगैरे घेऊन.
हा हा हां. तेच मी पण आता म्हणजे बेसिक केलंय ना, तर मग मी प्रोडक्ट्स नाही घेतलेत, म्हणजे काय काय वस्तू लागते तात ते तर त्यामुळे मी काय म्हणजे असं टाकू नाही शकत ना म्हणजे बॅनर वगैरे असं म्हणजे स्टेटसला वगैरे.
हो आणि आजकाल कस झालंय की बायकांना प्रो फेशनलच लागत असं बेसिक क वगैरे झालेला ना त्यांच्याकडे अस सहसा जात नाही.
जात नाही हा हा पण आमच्या इथं कसे हा हा हा. हा हा हा.
त्यांनी पण केलेलं पण मग त्यांच्याकडे असं बायका घाबरून जातच नाही.
घाबरून हा हा हा हा. नाही मग आमच्या इकडें कसे पार्लर नाही आहेत ना मग सगळ्या बोलतात की कर ओपन कर ओपन पण कुठे आता मुंबईला फेरीच नाही होतय. आपल्या इकडे म्हणजे आमच्या इकडे सामान खूप महाग आहे आणि मुंबईला कसं स्वस्त स्त भेटत ना म्हणजे चांगलं भेटतं असं ह काय?
तुम्ही कुठे राहता?
हा मी अलिबागला.
अच्छा.
हा तुम्ही मी विसरले तुम्ही कुठे राहता आता मग हा, संभाजीनगर बरोबर हा. हा... मग तुम्हाला पहिल्यापासून मेकअप म. करायला आव आवडायचं म्हणजे?
हो, मला आवड तर होती, प म्हणजे माझ्या ताईनी- केलेलं ना, आत्ताच्या मुलींनी मग-
त्यांचं बघून तुम्हाला पण वाटलं करायला.
हा, म्हणजे असं म्हणजे जिथे मी शिकले ना- त्यांना हेल्प साठी पाहिजे होत, तर मग त्यांनी मला - विचारलं होत, की येशील का? मग मी त्यांनला म्हटल हो येईल, मग तसच मी क्लास लावला.
हां आणि मग पेमेंट वगैरे किती होतं, तिथे?
अ.. मला ते म्हणजे जसे मी क्लायंट - करेल तसे मला ते थर्टी पर्सेंट देत होते.
असं असं हा, हा, हा, हा, तेच हात बस- ला असेल, मग तुमच ना असं एवढं साड किती तीन वर्ष झाली ना?
हो, तीन साडेतीन वर्ष झाले.
हा, हा, हा, हा, म- तुम्हाला असं लाईट मेकअप आवडतं की, हेवी मेकअप असं?
मला स्वतःला की, क्लाइंट वर करायला?
हां, नाही, नाही, तुम्हाला? ते क्लाइंट वर ते क्लाइंट वरच असतं ना, त्यांना कसं आवडतंय, त्यावर ना.
मला तर असं, सिम्पल नॅचरल मेकअप आवडत. त तस तर मी मेकअप करतच नाही, कारण माझी खूप सेन्सिटिव्ह स्किन अस- ल्यामुळे मग मला रियाक्शन होत. हा.
मग तुम्ही असे क्रीम व क्रीम वगैरे वापरता की नाही, असं रात्रीला म्हणजे- बाहेर जाताना उन्हात वगैरे.
तसे मी सनस्क्रीम युज करत होते, पण मला ना त्यानी पण रिएक्शन झालं. मग, त्याच्यामुळे मग मी- बंदच केल, आता मी फक्त पाण्याने आणि वॉश करते आणि डॉक्टरच्या ट्रीटमेंटस् चालू आहेत.
हां, हां, हां, हा, मग तुम्ही- मेकअपच करत नाही, असं म्हणजे फंक्शनला करत- असेल ना, काय फंक्शन वगैरे असलं तर, हा, हा, हां.
तेव्हाच करते.
हा, तुमच मग असं नाही फाउंडेशन कोणतं वापरता?
फॉर एवर फिफ्टी टू.
हा, हा, ते हा, फॉरेवरच खूप- हा, हा, फॉरेवरचं खूप महाग असेल ना, मी बघे- हां, हो, हो, हां.
अ.. सगळ्यात महाग आहे ना, हुडा ब्यूटीच आहे. फॉरेवरपेक्षा हुडा ब्यूटी महाग आहे, हा. ते अडीच तीन पर्यंत जात.
हो. हो.
आणि.. ते, सतराशे, सोळाशे पर्यंत येतं.
हा, हा, हा, तेच पण आपण घेऊ, पण आपले- म्हणजे, असे ऑर्डर तुम्हाला असतील ना, ऑर्डर असं इंस्टा वगैरे पेज खोलायचं.
हो, मी आत्ताच ज म्हणजे, आत्ता खोललंय मी दोन महिन्या आधी. पेज वगैरे इंस्टाला, पहिले माझे मी असेच क्लायंट करत होते. मग मी ते आता पेज ओपन केलंय, मग आत्ता रेग्युलर रील वगैरे पोस्ट करते. हो, ब्रायडल वगैरे पण घेते.
हा हा हां. मग ब्रायडलचे असे किती घेता?
ते ब्रायडलच्या पॅकेजवर डिपेंड असते. त्यांना जर ब्राईडला दोन लूक पाहिजे असल हा. अअ जर ब्रायडलला फक्त लग्नाचा एकच लूक पाहिजे असल फक्त पंधरा हजारापर्यंत घेते. त्याच्यामध्ये सगळं आ जी जसं की फ्लावर्स, ज्वेलरी, लॅशेस, लेन्स
हा. हा. हा. हा.
आणि जर दोन लूक असेल, तर मग वीस
हा. बरोबर. मग मेकअप काढण्यासाठी काय वापरता?
मेकअप काढण्यासाठी ते अ वाईप्स नि काढतो.
वाईप्स ने काय, हां, हां, हां, ते टिश्यू पण ऑईल काय-
हा. मेकअप रिमूव्हींग साठी ऑइल क्लेंझर असत. ते टिशू म्हणजे ते वा वे वेट टिश्यू म्हणजे वाईप्सच ना. त्यानीच काढतो.
हां हां हां हां हां. बरोबर, बरोबर. हां हां हां.
हा.
हां. हां.
आणि बाकी जर ब्राईडचं वगैरे काढायच असेल तर, मग क्लिनझिंग किंवा मग मेकअप रिमूविंग ऑइल
हा. हा. हा. हा. मग असं पार्टी मेक मेकअप आणि ब्रायडल मेकअप मध्ये काय फरक असतो? म्हणजे
पार्टी मेकअपमध्ये आईज जे असतात ना. ते असे स्मोकी म्हणजे असे डार्क असं असत. तसं ब्रायडल मध्ये कसं, असं नॅचरल मेकअप असतो ना. कि जस, हा. न्युड मध्ये न्युड फॅमिलीमध्ये अ जसं पार्टी मेकअप मध्ये, डार्क असत. म्हणजे, ओव्हर म्हणजे, मेकअप जास्त असतो. म्हणजे जास्त म्हणजे की स्किन, च्या कलरपेक्षा एक शेड लाईट
हां. हां. हां. बरोबर, बरोबर. स्किन केअर करत असाल ना?
हो. करते ना.
आणि हेअर केअर ला म्हणजे काय करायला लागतं? कायमाहिती आहे?
हेअर केरला, जेव्हा हेअर केरला
ते केस खूप गळत असतात. नाही. नाही. अ हे केस वगैरे गळतात त्याच्यासाठी
हा.
ते नाही ना. हेर स्पा का? हां हां हां.
हा. स्पा करायचा केस गळत असेल तर आणि अ जेव्हा हेअर वॉश करणार, त्याच्या दोन तासा आधी ऑइल लावायच. म्हणजे आता कस मम्मीन ते, असं रोज ऑइल लाव ता तसं ऑइल नाही लावायच. त्यानी आणखी काल डॅमेज होतो. मग कसं दोन तास आधी लावायचं, किंवा एक तास आधी लावून मग वॉश करायचे.
हां हां हां. बरोबर.
हा.
ह. म्हणजे असा लिपस्टिकचा... तुम्हाला कलर वगैरे कोणता म्हणजे... चांगला आहे? लिपस्टिकचं शेड वगैरे कोणतं चांगलं ए... हा
मी लिपस्टिकच्या ऐवजी माझ्या स्वतःसाठी मी लिपलायनर यूज करते.
लिप लाइन काय हा लिप
हो म्हणजे कस अस ते थोडं न्यूड पण वाटत आणि ओवर लिप.
हा बरोबर.
पण होत नाही त्यामुळे मग मी लिपलाइनर यूज करते आणि माझ लिप. अ डेली यूजसाठी लिपबाम आहे.
हा हा हा मी माझ्या बहिणीचं बघून हा. मी माझ्या बहिणीचं बघून तिने न्यूड लिपस्टिक आणली ना तर मी पण घेतली तर मला सूट. टच नाही होतय ती.
हा ते कलर टोन नुसार असतं ना स्किनच्या.
हा हो हो बरोबर.
तर ती ज फेअर असेल तर मग. तो तिला सुट होत असल तुला नसेल हो ती जर डार्क. ती डार्क असल तर
हा. हा नाही ती अशी गोरी पान आणि थोडी सावली आहे.
हा म्हणूनच सुटना सल तिने तिचा न्यूड आणला तू तुझा न्यूड आण. म्हणजे तुझा निवड. तुझा न्यूड असल तर चॅट जीपीटीला तुझा फोटो वगैरे पाठवायचा.
हा हा आणि बघायचं काय.
हा चटजी पिट्टी सांगत किंवा मग तुझे जे फिंगर्स आहेत ना त्याला. च घट्ट दाबून ठेव. आणि जेव्हा पण घ्यायला जाशील ना तिथं जो शेड येईल ना तुझ्या फिंगर्स वर. दाबल्यानंतर त्या शेड चे लिपस्टिक घे. म्हणजे ती तुला न्यूड ती मॅच होईल.
हा हा हा हा.
हा.
चालेल मग मी करते तुम्हाला आत्ता फोन हा.
हो हो चालतंय.
चालेल चला बाय हां.
बाय.
हा बाय हा.